हा बोला मॅडम. हॅलो, येतोय आवाज?
येतोय माझा हा हो हो येतोय येतोय, सुनीता मॅडम का?
काय म्हणत हो सुनीता बोलते. बोल हो हो सुनीता.
पुणे पुण्यात
नमस्कार मॅ नमस्कार मॅडम. काय म्हणता पुण्यामध्ये कसं हा हा मी इकडे आहे ना नाशिकला. नाशिकला आहे नाशिकला आमच तिकडचं वातावरण पाऊस आहे की नाही आहे तिकडे? पाऊस आहे का म्हटलं तिकडे गरम
कडक कडक ऊन पडलेला आहे इथे हो.
इकडे पण तसच आहे आता.
हम्म पाऊस अजून सुरू झालेला नाहीये अर्धा जून संपत आला तरी पण.
हो ना गर त्यांच्यामुळे पण गरम होतय आणि वातावरण पण एवढं चेंज झालंय ना करायला मार्ग असं
काय उन्हाळी कामं आहेत की नाही सुरू हम् हम्म
नको तेव्हा पाऊस पडून जातो अगदी
हो हो हो
ह त्यांच्यामुळे पण आणि बऱ्याच ठिकाणी असं पाऊस पडला य कि नुकसान पण झालंय
हो तुमच्याकडे द्राक्ष खूप प्रमाणात ना? द्राक्षांचे नुकसान झाले असे आंबे, द्राक्ष
हो बरच ठिकाणी बाकी पण आहेत म्हणजे तसं
हम्म
बर फळांची पण बरीच नुकसान झाली. केळी वगैरे असं न म्हणजे अशा ठिकाणी पाऊस जास्त झाला जिथे गरज नव्हती
हम्म आता आम्ही कसं पुण्यात राहतो पुण्यामध्ये कसं आम्हाला उन्हाळी काम करायला तेवढी मुबलक जागा नाही आहे. आता कस फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे अ गावाकडे कशी मोक मोकळी घरं असतात अंगण असतं शेजारी पाजारी कसं आहे लोक लोक येतात मदतीला तसं पुण्यात समोर कोण राहतय हे देखील आम्हाला माहित नस
नाही आता तेच झालंय ना फ्लॅट सिस्टीम फ्लॅट सिस्टीममुळे ना लोक क म्हणजे असे कमी का हे झाले. एकमेकांशी बोलण नाही तेवढ्यापुरत समोर दिसले हो समोर दिसले कि हा ह करायचे. बऱ्याचदा तर माहिती पण नसतं आपल्या शेजारी कोण राहतय.
हो हो आणि कसं झालंय माहिती आहे का ओळखपाळख काढण्यासाठी काही नाही पण कसं आहे. नोकरी धंद्यासाठी आलेली बारा गावची बारा लोकं कोण कसं आहे कोण कोणाला आवडतय कोणाला नाही आवडत त्यांच्यामुळे लोकही संकोचून जातात ना बोल
आणि बऱ्याच ठिकाणी कसं झालं पती पत्नी नोकरीवर असल्यामुळे ते दिवसभरात रात्री येतात दिवसभर नसतातच त्यांच्यामुळे एवढं आपलं हे नाही होत बोलणं नाही होत. संभाषण नाही होते एकमेकच
कम्युनिकेशनच होत नाही आणि दुसरी गोष्ट तर आम्ही कधी भेटतो एक कचरेवाला आला डस्टबिन बाहेर ठेवायच. तेव्हा फक्त म्हणजे एकमेकांना भेटणार तेव्हा बोलणार. असं सगळं आमचं फास्ट लाईक झाले.
आणि कसं चाललंय ना मॅडम हो म्हणजे. काय झालंय ना असे मुलं पण बाहेरगावी गेल्यामुळे एक तर वयस्कर मंडळी असतात घरामध्ये ते तेच असतात. अस एक कोण आहे काही नाहीय बघायला पण काहीच म्हणजे नातेवाईक कोणी नाही काही नाही.
हो आणि त्यांनाही मुला त्यांना देेखील मुलांच्या सूचना असतात अनोळखी लोकांशी बोलू नका. कचरेवाल्यांशी बोलू नका, दार उघड ठेवू नका त्याच्यामुळे ते पण घाबरतात. बोलायला कारण पुण्यामध्ये आता जरा तसं वातावरण सुरू झालेलं आहे असं आहे.
नाही सगळीकडेच आहे सगळीकडेच असतं. सिनियर सिटिजनच असतात. बऱ्याचदा कसं मुलं मोठ झाली गेली आपल्या आपल्या व हच्याकडे वेगवेगळे्या मध्ये त्यांना पण म्हणजे
धश तुम्ही मला धनश्री म्हणून ब तर मला फार आवडेल म तुम्हाला सुनिताच म्हणेन ह. कोण कोण तेच मी म्हणते आणि अजून मला विचारायचं होतं की आमच्याकडे ज्याला कुरड्या म्हणतात तिथं तुमच्याकडे त्याला घवयच्या चिकाच्या आपण करतो. तुमच्या त्याकडे पण कुरड्याच म्हणतात का त्याला? कुरड्याच म्हणतात कारण आमच्या कडे रव्याच्याही करतात आणि गवच्याही करतात हा हा. कारण कारण नाही घव गव्हाचा गव्हापासूनच रवा होतो ना. गहू भिजत घाला तीन तीन दिवस पाणी चेंज करा त्याच्यापेक्षा मग रव्यात कश होतं पटकन होतात. असंय कमी वेळामध्ये होतात.
हो मग त्याच्यामध्ये काही हा हा मग त्याच्यामध्ये काही अजून मिसळ काही घालावं लागते का अजून की फक्त रवा?
नाही जी जी प्रोसिजर आहे फक्त गव्हाच्याऐवजी रवा. एवढंच असतं.
हो का मग ते भरपूर लागत असेल म रवा म्हणजे
नाही नाही ग रवा रवा फुगतो ना आपण भिजवल्यानंतर रवा फुगतो ना. किंवा उपीट किंवा शिरा करताना पण कस फुलतो तसाच तो भिजवल्यावर फुलतो आणि दुसरी गोष्ट वेळेची पण बचत होते ना त्याच्यामुळे
हा मग त्याला कमी वेळ लागत असेल भिजायला.
हो कमी वेळ आणि जरा तो चीक काढायचा जो गव्हाचा त्रास असतो तो हे होतो कोंडा हा आणि कोंडा वाया जातो ना गव्हाच्या कुरड्यान मध्ये तो पण वेस्ट होत नाही आता तिथ गावाकड वगैरे कस अस असतात गाय असतात त्यांना देता येतो इथ शहरात गोठा आहे पण आम्हाला काही खायला म्हणजे आपला वसुबारचा घास अस तो देखिल देऊ देत नाही खायला नाही. बंद करतात ते नाही देऊ देत बिलकुल कारण ते म्हणतात त्यांचा आहार ठरलेला आहे त्यांनाच तुम्ही देऊ शकता असं आहे.
ते गौशालामध्ये वगैरे आणि आता तर दिसे नासं झालंय बाहेर कुठ कुठेतरी लांब असतात त्या आपण. असं म्हणजे का ते पण म्हणजे कस बरेच जण असतात. कि बा बसलेले असतात कुठेतरी नाक्यावर वगैरे ते करतात ते गव्हाच वगैरे ते चांगली माहिती दिली तुम्ही रव्या कुरड्या पहिल्यांदा ऐकला मी.
हो आणि सांडग्याला मला वाटत काहीतरी वेगळं नावे म्हणजे मिक्स डाळीचे जे सांडगे
वडी बोलतात आ म्हणजे आमच्याकडे म्हणजे वडी पण बोलतात म मुगाची वडी वगैरे असं.
मग फक्त मुगाच्या डाळीची करता? का ती तुम्ही? हा हरभरा असतो बरोबर आम्ही पण हां हां मोस्टली इथे मटकीची डाळ वापर वापरतात त्याच्यासाठी आणि त्याच्या अर्ध प्रमाण हरभऱ्या डाळीचं असतं. कारण हरभरा डाळ जरा कडक असते ना एक किलो समजा आपण मटकी घेतली तर अर्धा किलो हरभरा डाळ असते. असते अस प्रमाण असत आणि त्याच्या अर्ध मुंगाची.
आता काय झालंय ना ते फक्त आपल्याला दुकानामध्ये किंवा इथेच भेटतात बाहेरगावी जाणारया मुली वगैरे असतात त्यांना म्हणजे अगदी फ्लॅट छोटे, छोटे झाले टेरेस नसल्यामुळे ते बनवायला पण नाही होत रेडीमेटच आणाव लागतात बऱ्याचशा गोष्टी.
नाही आमच्याकळ ज्यांची टेरेस, टेरेस वगैरे असतील तिथं बनवू शकतो. असे माझंही घर छोटच आहे त्याच्यामुळे मी टेरेस वर केले केलेले. असं आहे म्हणजे आम्हाला कसं आहे झाडं लावायची तरी ती संकुचित प्रमाणात कुंड्यांमध्ये असय. खालच्या, खालच्याच्या पत्र्यावर पाणी नाही पडलं पाहिजे. एवढे सगळं म्हणजे नियमात आलेय सगळं राहणीमान पुण्यामध्ये ना
व्यवस्थित वाटतं पण दिसत कसं ते पाणी ओप पळलेल असते पण नको सांग तुम आपली आवड आपल्या पुरतं जपत पैची
हो आणि दुसरी गोष्ट या शहरीकरणाचे काही फायदे पण आहेत आणि तोटे सुद्धा आहेत. आता मला असं वाटत मी मातीत खेळलो आपण आपण किती खेळ खेळलो लिगोरी म्हणा, लंगडी पाणी तस आजकालच्या मुलांच म्हणजे खूप जीवन फ्लॅट मध्येच हे झालेलं आहे.
नाही ना आणि उन्हाळ्यात मस्त अगदी अ बाहेर अगदी ब खाटावरती काय बोलता तुम्ही त्याला खाटच बोलता की बाज बोलतात ते टाकून झोपायचं अगदी निवांत कशाची भीती नाही काही नाही. मस्त थंडगार हवेत.
आणि दिवसभर तो उद्योग असायचा दिवस
झाड पण होती फार. हो झाडं होती मोठी, मोठी निंब निम आं- बे वगैरे त्याच्यामुळे गारवा पण वाटायच, म्हणजे जाणवायचं-
नागपंचमी- नागपंचमीची किती वाट बघायचो आपण, बापरे. आता मुली तर बांगड्या लग्न झालेल्या देखील घालत नाही. त्याच्यामुळे असं वाटतं की, संस- कृती पासून आपली मुलं लांब जात चाललीये, असं मला वाटत.
ते, ते आपणच जोपासायला पाहिजे, आपणच मुलांना ते- वेळोवेळी जाणीव करून द्यायला पाहिजे, मी काय करणार मग?
आता आयटी सेक्टर मध्ये मुलं असल्यावर- त्यांना कसं मोबाईल आणि लॅपटॉप त्याच्या पलीकडे विश्वस नाही आहे त्यांच.
आणि ते जरुरी पण झालंय ना, वेळेनुसार, काळानुसार त्यांना आपण काही- बोलू पण नाही शकत. काही गोष्टी- च्या मागे पडल्या होत्या, बऱ्याचदा‌ तुम्ही बघा, ते गोंदण वैगरे ते आता टँक- तू म्हणून आलंय, मग-
नवीन-
जुनेच प्रकार नवीन येतात, बटवे वगैरे हे असलं.
काष्टाचीच- साडी होती- त्याची धोती आली, धोती, सलवार, कुर्ता असाय.
ते काय सायकल चालूच असते, चक्रच निसर्गाचं चक- करा ते जे रिपीट होतच असतं, ते परंपरेनुसार.
आणि काय, काय छंद आहेत तुमचे?
काही नाही, मला मी हे करते रांगोळ्या वगैरे मॅटच्या रांगोळ्या बनवते.
अरे वा, सुंदर हा, हा, हा. मला कविता बनवायला आवडतात, मला बोलायलाही खूप आवडतं. हो. स्वयंपाकही खूप आवडतो, मला करायला.
चांगलंय, चांगलंय.
नवीन, नवीन रेसिपी व्हेज, नॉनव्हेज असं सुरू आहे. हे सध्याच तरी-
काहीतरी हवं, हवं आपल्याला.
हो, कारण आता हो, मुलं मोठी झाली- की, आता आपल्याला घर खायला उठत.
तेच ना, जोपर्यंत लहान अस- ते आई, आई, आई, आई करत आपण त्याच्या मागे, पुढे असतो. ते, ते त्यांच गेलं तर मा- आपल्याला काय करायचं आता ते समजत नाही, मग म्हणून मग असं काहीतरी कुठेतरी- स्वतःला गुंतवून ठेवायचं अगदी.
हो आणि त्याच्यामुळे काय होतं की, आपलाही वेळ सत्कारणी लागतो आणि अनाठाई विचार- आपल्या डोक्यात येत नाही ना आणि दोन पैशे आपण जोडू पण शकतो.
हो, एकाकी नाही वाटत.
हा, आता पुण्यामध्ये तर या रांगोळ्यांचे क्लासेस घेतात. माहिती आहे तुम्हाला? हो, याचे क्लासेस घेतात. कार्डशीट म्हणजे, आपला कार्डबोर्ड पेपर असतो ना, तो आणायला सांगतात. त्याच्यावर तीन दिवस, तीन दिवसाचा असतो कोर्स तुम्हाला टिप- क्यापासून सगळं शिकवतात. गोपद्म वगैरे सगळं काही.
नाही त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी, भरपूर प्रकार आलेले आहे. आपले ते कार्ड- प्लास्टिक पेपर शीट वर पण होतात रांगोळ्या त्या आपल्या. ओरिजनल रांगोळ्या असतात त्या- त्या करून, फेविकॉलनी वगैरे ते पण करते मी. आणि या मॅट- उलन मॅटच्या पण असत. त्या पण.
आता आम्हाला अंगणच-
म्हणून तर आता हे रेडी रांगोळ्यांचं आलंय ना? जे आ - -पण तुम्ही डायरेक्ट ठेवू शकतात. जे नोकर - हं. चालेल. तुमचा वेळ झालाय का? दहा झाले.
हो. हो. चालेल. चालेल. छान वाटलं तुमच्याशी बोलून. हा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. हां.